हॅलो? ह्या टास् ह ह्या टास्क मध्ये मॅडम ना एका व्यक्तीला पाच वेळा आपण कॉल करू शकतो. तर मी मगशी तुम्हाला जेव्हा ज्या वेळेस कॉल लावण्याचा प्रयत्न करत होते ना, त्यावेळेस तुमचा सुरुवातीला कॉल लागला नाही. तर मी एका गुजराती एक टास क आलाय ना त्यावरून मी तुम्हाला कॉल केले.
अच्छा अच्छा.
चुकून झालं मॅडम माझ्याकडून. आता मी मराठीमधून तुम्हाला कॉल करते आहे, तर तुम्ही थोडस सहकार्य मला करावं.
ठीक आहे. तरी अजून किती कॉल होतील मॅडम?
अजून एक, तीन ते चार कॉल मी करेन थोडा वेळ फक्त. दहा मिनटं नाही घेणार तुमची. दहा मिनिटाच्या आतच मी तुम्हाला स सगळे कॉल करेन.
ठीक आहे, ठीक आहे मॅडम.
हा तर, कोणत्याही धार्मिक स्थळाविषयी तुम्हाला काय वाटतं का? तुम्ही तुम्ही आस्तिक आहात का नास्तिक आहात मॅडम?
अ तशी मी आस्तिकच आहे, पण नास्तिक होण्याच्या रस्त्यावरच आहे सध्याला.
का मॅडम? काय असे अनुभव तुम्हाला?
हो आलेले आहेत. मला अनुभव, कारण माझ्या प्रयत्न त्यांना यश मिळत नाही आहे.
प्रयत्न प्रयत्न करत रहा मॅडम. त्यावर तुमच थोडासा देवावर विश्वास ठेवा. कुठल्या तरी एक दैवताची तुम्ही आराधना करा.
हो आमचा जो कुळ स्वामी आहे ज्योतिबा.
सध्या स्वामींची खूप भक्ती लोक करत आहेत. खूप स्वामींचे अनुभव लोकांना येत आहेत, त्याविषयी तुम्हाला काय वाटत?
हा मी पण ऐकलेलं आहे खूप. माझी जी रुममेट आहे, ती सुद्धा स्वामी भक्त आहे.
हा.
तर आमच्या रूमवर सुद्धा स्वामींचा फोटो आहे, मूर्ती आहे.
हा.
तर मी ज्या वेळेला आमच्या कुलदैवतेची आराधना करत असते, त्यावेळेला नक्कीच त्याची सुद्धा आराधना करते.
हा, अजून धार्मिक स्थळांना भेट दिली आहे का तुम्ही कधी? म्हणजे तुमचा देव कुळदैवत आहे ज्योतिबा, त्याला तुम्ही कधी गेलात का?
हो, आता म हा आम्ही जात असतो दरवर्षी. त्याच्या दर्शनासाठी, तर हो मी तर ज्या वेळेला मागच्या टाइमाला घरी गेली होती, त्यावेेळेला मी गेली होती फेब्रुवारी महिन्यात त्याच्या दर्शनासाठी. तुम्हाला आवडतं का फिरायला जायला?
मला खूप फिरायला जायला आवडतं मॅडम. मी लहानाची मोठीच ह्या गोष्टीवर झाले होते, की मी खूप फिरणार आहे आयुष्यामध्ये. पण माझ्या मिस्टरांना फिरण्याची आवड नसल्यामुळे ते होऊ शकत नाही, मॅडम.
ठीक आहे.
नाहीतर मला खूप फिरायला आवडतं, मला खूप खूप प्रवास करायला आवडतो, एकटीने खूप फिरायला आवडत, प्रवास करायला आवडत, पण त तस शक्य होत नाही मॅडम.
अरे, अरे, माझ तुमच्या विरुद्ध आहे. तशी मला प्रवासाची- एवढी आवड नाहीे.
हा.
कारण मला थोडा प्रवासाचा त्रास होतो.
हा.
प मी पण विचार करते की, थोडस जगून घेईन, थोडासा बाहेर पडेन. भेटी देहीन वे- वेगळ्या वेगळ्या स्थळांना
हा.
त्यामुळे मी सध्या प्लॅन करत आहे, बाहेर जाण्याचा.
एक मिनिट मॅडम, मी तुम्हाला कॉल करते.